हॅलो हॅलो!
हां सर कुठ आहात?
का इथं घरी हवं गाड्या काय आज समजीन नाही वातावरण पाणी सुरू झालत जरासं आमच्या इकडं.
हाव का जरा जरा पाऊस पाऊस तर पडलेला का?
हो ना तुमच्या इकडे पडला होता का?
हाव आम्ही इकडे लायब्ररीत बैसेल म्हणून जरा आवाज कमी येतंय.
हो का? पाण्याचं काय चालू आहे काय माहित उद्या सांगीले पाणी.
हो का थांब तुम्ही.
आवाज नाही याला गाड्या तुमचा बरोबर!
येतय का?
कमी यायला कमी जरासां.
बर! हा हॅलो बोला!
काय बॅकग्राउंड नाईस यायला तिकड काय कुठं
पोर आता डिस्कशन चालू आहे.
हम्म अभ्यासाला पोलीस भरती वाले येतात काय?
हो ना पोलीस भरती वली माणस आहेत.
हो का?
मग काय चालू आहे?
मग काय नाही. बाहेर जाहायचं होत जरास आज जरा कसं तब्येत जरा डाऊन दिसायली.
कस काय?
काय वातावरण सहन होत नाही इकडं आम्हाला असं कधी पाणी पडलं कधी ऊन पडलं की असं
काय तुम्ही
काय मा प्रोटीन ग्रिटीनची डिफिशियन्सची आवश्यकता काही
हो का जरा क्रेटिनचं काय तर याव मग
क्युरेटीन मी ऐकली कडे ती काय कामी येते बरं नेमकं ती कुरेटीन
अ पाणी वाढवते जराश
सुरत का
हो तले कि चांगली पाणी आपआप जाते नंतर केडिंग घेतल्या
हो का
पाणी बसते जरा शिर
ह् ह प पाणी वाढवा लागेल ना असं दोन तीन लिटर जास्त तरीला कटूतचं
हो पण त्या प्रॉब्लेम होती पोटात नंतर
हो का
हो
काय नाही मी या म्हणधलं दवाखान्या जाऊन नऊ मस्त तररा काही पाहून या ब्लड र टेस्ट करून येऊ एकदम
हो ट्रीटमेंट घेऊन टाका एकदाची तस बॅकग्राउंडचा आवाज आमच्या इकडेलेजन मास आहे आमच्याकडे हम् तेटच पा लागलं
हम्म आपलं मेन काम चालूल म नाही इकडे
ह
अ अभिसिकीेत अशी लोक ना मोबाईल नाही पाहिले पाहिजे पण
कस कुणाला पून भेटून घयला
हो ना काहीच करावं लोकच राहायची तर आजकालची
हा कुठपर्यंत आपलं पार्सल कुठे
पार्स घ येऊ लागला आमचं ते नागपूर दाखवायला आता किती दिवसात येते काय माहिित
अू काय बोटाल मी
काय म्हणली
अ काय बोलेल म्हटलं तुम्ही
आम्ही तेे एक पुस्तक बोलवत होत यूपीएससीचं
एम पी एस सीस का अ बेसल ग वाटे
हो आता झाली ना कॉलेजलेज झालं म्हणलं आता पाहा म्हणलं एखने भरती करती पाज आणली
हो चलते ना का निघता
हो पोललीस भरतीच भरला होत पण ते कायले लोक भ राहिले तर
पोलीस भरतीच जरा कठीण काम
हम् कॉम्पिटिशनला याचीिच्यात मित्त जरा काहीच ते हो ना रोज एवढं पळल कोण आता
हो पणार तुम
तीच विषय ती एवढं पळणं म्हणजे मुश्कलच दिसते जरा.
हम्म अभ्यासक घडचर
हो ना हो ना अभ्यासाकडे पण त्याला ग्राउंडचं काम नाही एवढं पळा खेळायचं
हा ग्राउंड
ह् तच्या मूळम म्हून दादा एन पी एस सी दिववाून दाडदा
लक म चेष्टा करत
आवाज लिहायलाकडे बॅग्राउंड लोक ल दांगडू करतात तुमच्या इकडे.
हाव ना. तिथ साईडला बसलेलो.
हो ना. काय बाकी मग. जेवण बीवन झालं का?
नाही जेवण राहिल. तुमच झालं?
नाही आमचं जेवण लेट असते. जरू इतके लवकर जेवण केल्यावर तसं लवकर झोपां लागल ना.
हाव. ते पणे दहा वाजता.
ह आम्ही लेट जेवतो. लेट झोपतो. जरा अभ्यास बिभ्यास करतो जरासा.
अ एवढ्या न चारच मिनटच झालेत वाटत आपली.
काय म्हणले?
चारच मिनिटच झाले आपले. कस काय.
हो.
ह
बापरे. इथ लई स्लोये गड्या मग तर.
पसल झाला
हम्म. कसं कायबर एवढं स्लो. जास्तच स्लो झालाय ना.
होव. काय आता चालते. आठवाजताला.
काही सर्वर बिर्वरचा प्रॉब्लेम आहे काय?
नाही नाही सर्वर. काय आपले कबूतर दिसाना झाले.
अवघडे. इथं हेत का? कबूतर.
का तरर मारलं जरी त्याला.
हो इथं दोन आहे वाट्टी आहे की नाही. हो ना. त्या दिवशी आलतो आम्ही. पाहू लागलो. दोन व्हते कबूतर.
आमम ए अरे ते एका मिनिटचा दोन मिनिटासाठी.
स्लो चालते गड्या आपल्यावरती नेटवर्क जरा. आपलं टाईमस.
हा टाईम बारा अर्धा घंटा वाटते.
होना.
तुमचा बूट नवीन दिसायला कसं काय. कोणताय दुसरा आहे का?
नाही नाही तीच बूटे आपला. काळे. म्हणजे तुम्ही इथ बाजूले. कुठं आहा तुम्ही. कुठे आहा नेमक.
आम्ही तुमच्या ऑफिसच्या खाली होतो.
हो काय. नाही ते. ग्लासमधून दिसत असेल. आरपार तिकडं.
हाव हाव.
नाही नाही तेच बूटयत. नवी अजून काय घेतले नाही म्या. भेटू आपण. मग आता झालं की.
ते एक दुसरे बुट होते. तुमच्या बुटाची आठवण आली.
हो का?
हो
जरा आवाज यायला गड्या नॉईसमध्ये. लोकं बोलायला अभिजीकित तुमच्या.
गावा जरा दूर जातून. हे ऐकत नाही त.
हो ना. कायच करावं. ते लोकं बी ना अशी येत.
लोक काय आता. लायब्ररीत अभ्यास करत नाहीत. काय नाही.
हम्म. बाकी अभ्यासिकेत पैसे देतात. लोक बसतात मोबाईल पाहत.
हाव.
ही काय बरोबर वाटत नाही गड्या मले. काय चार पाचशे रुपये देतात.
ह्. काय वेब सिरीज पायात.
तिच्याविषयहुण घरीच अभ्यास केलेला परवडत नाही का?
घरी काय घरी. टाइमपासचे.
हो ती पण आहे, घरी टाइमपास होती ना.
मग, बाकी काय चालू?
बाकी काय नाही, तुम्हाला फोन लावा म्हणलात, जरा बिझी हा कामात तुम्ही.
हो आज दिवस भर काय लावते
हो. आमचं पुस्तक आलं की, ती वाचता का ते आम्ही सध्या काम नाही एक दोन महिने.
चलते ना बसून ग घंटाके
हो ग वास्त का
हो
हो. ती ज्ञानेश रावाल आलती आज इकडं. ज्ञानेशराव म्हणलं ती आलती इकडे ऑफिसमध्ये.
होघ काय म्हण होता
ह. ती सांगू लागली त्याची गोष्ट त्या हच ती- काय अभ्यास चालू होताय, एक नंबर न राहिला म्हण लागली.
हम्. दरवर्षी येते एक नंबर न.
पण या वेळेस लागू लागली बर पण ती चांगला अभ्यास करताल मस्त हुशार येत-
हा
ह. कॉलेज मध्ये टॉपर होती.
हुशार माणसं आहेत.
पुण काहीतरी वावाकडे लागतात वाटते ती जरसं महिन अजून घ्या लागते
ए बस कत वाट
काय म्हटली?
स ला पाहिजे
हम्म काय माहित काय होतय आता. !
आपला नंबर लाला ना आपला विचारलागलाम द
एमबी-
नाही, नाही, इंजिनिअरिंग मध्ये लागला होता.
हो का?
हो कस चार वर्ष आठ कला खूठ री
बापरे. काय कॉलेज म्हणी काय खर नाही राहिलं जी, कायथ चांगलं डॉक्- डॉक्टर बिक्टर म्हणजे हाईल परवडते, बाकी कोर्स काय एवढं विशेष नाही तर.
हो कॉलेज मध्ये इंटरेस्ट नाही आता.
हो ना, लोक काय करायले, कंटिन्यू करायलेत. बसायल तर मग काही डिग्री होऊन बीुठ
तेल
हा.
काय नाही म्हणत, तो कॉलेज कोणता घ्याव?
कॉलेज हे गावातलं घेऊ नका बरं, आपल्या इथ विद्यार्थी नस- तात, काही नसतात नुकसान, नुकसान होत- ह
उत मुखलागल वाट
उतरलेच भुकायलेकडे
इकडे पण धुकाायला लागली कुठते इकडे पण भुकााय लागली.
ते माणूस पोलिसवाले आलते वाटते, तिकडे म्हणून पाहाले का काय माहित.
आणि पोलिसांच
तसं नका करू म्हणावं पोलिस वाड्यावर रोकायलेत.
नाय. नाय. पोलीसाव कसं व.
असं केल्यान गच चालल.
काय म्हणत मग अजून?
अजून काय नाही आता. तुम्ही यायल का जेवण करू मस्त पाहा तिकड. हिच्यावर धाब्यावर.
जाऊ ना तरी कोणत्या धाब्यावर.
ते पंजाब, पंजाबी धाबा आहे. काय मस्तयं.
पंजाबी हेका?
हो. म्हणजे पंजाबी नावये बाकी सगळ भेटते पानिर टिक्का मस्त भेटते म्हणतात तिथं.
हाव का.
हो. ते आमचा मित्र गेलता. सांगू लागला क्वालिटी चांगलीयं.
तिथं मग पराठी गिराठी वाढत असते.
हो ना. होन. पंजाबीची सरसोदा सागब भटी मी आता पाहायला निकडं. क्वालिटी चांगली हाय म्हणतात मस्त.
बजेट बाहेर असेल न आपले जरा
नाही. नाही. महाग नाही जास्त पण तरी जरा पन्नास, साठ रुपये महागए. पण चांगली ए क्वालिटी
हो का.
हो. आमचे मित्र गेल ते ना. सगळे आमची बा आता उद्या जाणार होतो. तुम्हाला म्हणलो चला उद्या जाऊ आपण.
आपलं डिस्काउंट भेटतीन तिथं आमच्या याच्यातच यथेनं जागेतच येते ऑफिसवाल्याच्या जरा. हम्म. मग कंपनीवाले दहा टक्के डिस्काउंट देईल.
चांगलं चालल मग आता. आजचं जा नाहितर.
उद्या सकाळी जाऊ उघडायं आपण अकरा, बारा वाजता.
सकाळी का चालतेयं.
हो. पैशाच टेन्शन नाही. उद्या देता येतात पैसे.
करतित का?
नाही. नाही. आपलंच हाय येचचं येना, बॉसचच हेना आमच्या.
हो का.
हं. ऑफिस ते हेच्यावाल
हावु. झालं कट्टे आपल्या आता. का लाऊ आता मी?
दरोज हाय टाइम.
हो का.
हम्म.
घरी जाईपर्यंत होऊन जाते
हो. होऊन जाते वाटतं.
कोण मॅसेज करायं लागले र बा?
कोण म्हणलं?
मॅसेज कोण म्हटलं काय.
काय माहित. रिकामी लोक राहतेतं मेसेज करणारे. अभ्यास करत नाहीत काय नाहीत.